ते सांग.
हां सो अ मी अर्थ शोधला आणि तो काहीतरी मला मला आपण जो म्ह त्याच्यातल काही ह शब्दाचा ताळ मेळच नाही. त्यांनी मला सांगितलं की मी असं असं बोलत होतो. मी म्हटलं पण हा शब्द तिथं चुकीचा आहे ना. त म्हणे नाही हा असा कसा चुकीचा आम्ही तर ह्या आम्ही तर ह्याच्यासाठी हाच शब्द बोलो. तुम्ही काय बोलता मग मग मी त्याला सांगितलं अरे ऍक्च्युली आमच्यासाठी ही एक शिवी आहे तुझी आता बोलल्यास ती शिवी आहे खर तर तर म्हणे हे. हे असं कुठे असतं हे शिवी नाही आहेे म्हणे हे आम्ही असंच पूलच आहे आ.
हा ते कौतुकासाठी पण शिवी वापरतात.
चांगलं म्हणायचं मनजे तो चांगलंच कुणाला तरी पण प्रेस करत होता खरं तर पण ती म्हणजे त्याचं वाक्य ऐकून मला कळालं की तो कुणाला तरी काँग्रेस. काँग्रॅच्युलेशन्स किंवा का हाच अर्थच बोलतोय. पण तो जो शब्द आला ना मध्ये तो ऍक्च्युली तो आपल्यासाठी शिवी आहे.
हा.
म्हणून मी विचारलं की अरे तू जर असं म्हणत होतास तर ही हा शब्द तू कसा वापरलास.
ते कौतुकासाठी होत. आणि मला असं झालं की बापे कौतुकासाठी तुम्ही शिवी देता. म्हणजे आपण छान अरे वा किती? मस्त असं काहीतरी बोलतो आपण किंवा ग्रेट पण ह्यांच्यासाठी ते तू शकतो. तो शब्द हच्या डिक्शरीचाच नसावा बहुतेक.
आणि मला एक जाणवलं की जे एका लेवल ला या. जिनझी मध्ये ना मुलं आणि मुली अस फरकच नाहीय. ते सगळेजण एकच भाषा वापरतात एकमेकांला त्या स्टाईल मध्ये बोलतात. अ आणि मुळात म्हणजे अ त्यांचं जे काय म्हणतो लैंगिक संवाद असत. असतो ना म्हणजे एज्युकेशनल वाईज म्हणा किंवा हा मला पिरियड आले. हा मला अ काय? माझे हॉर्मोनल चेंजे म्हणजे मित मुलं पण हा. पिंपल्स आले तर हा माझ्या हॉर्मोनल चेंजेस होतात ना म्हणून मला पिंपल्स येतात असं मुलं पण बोलतात. आणि मग असं. की ह्यांना हे सगळं कळतय तर ह्यांना खरच नेसणार. का कि ह्याचे हार्म्स काय किंवा ह्याचे तोटे काय आहेत असा एक प्रश्न येतो.
शकतो.
आणि दुसरं काय माहिती आहे का अजून एक मी ऑब्झर्व केला की आता जस तू म्हणा. की मुली पण असं बिंदास्त सांगतात बरं का की आय एम ऑन माय पिरियडस आणि म्हणजे त्यांच्या मागच्या जर पिढ्या बघशील ना तर मुलींना आजूनसुद्धा तू किंवा मी पण असं एकदम डायरेक्टली असं माझ्या पुरुष मित्राला हे नाही. सांगू शकत पटकन की मा माझे माझे. माझ्या पाळी झाली किंवा माझे पिरियड झाले पण हे लोक एवढं असं क्रायझवली सांगतात मुण म्हणून का म्हणून म बर बर हा मनजे ठीक म्हणजे म्हणून त म्हणजे कधी कधी ना ती पोरं पण डायरेक्ट विचारतात की तू खूपच, चिडचिड करते तुला पिरेड झालेत का, असं आपल्या सारख्या ना म्हणजे मागच्या, लोकांना हे ऐकायला फार वियड वाटतं.
आणि मान्य आहे. यार तुम्ही खूप ऑप मायडे आहेत. किंवा जे काही आहे ते तुम्ही असायला, पण जसा काळ बद्दलतो आहे तस असावं, पण येवढ पण नाही ना,
पण असं आहे पण त्याचा तील, पण मग मला ही पण भिती होती म्हणजे आता जर यू उत्तर प्रदेश - साईडचे काही लहान मुलाचे व्हिडओ बघितले, असतील तर तिथे- अ म्हणजे ज्या भिंतीवर वगैरेची चित्र काढलेले त्याच्याबरोबर ती मुलं कसे वाईट पद्धतीने त्या भिंतीतल्या स्त्री भिंतीवरच्या चित्रातल्या स्त्रियांना हे करताय. परत त्यांची अ - काय म्हणतात मिडल फिंगर दाखवून त्यांचे गेशअर पोस्चर किती विचित्र पद्धतीने वाटतात, तर आणि ती शाळेतली मुलं म्ह म्हणजे हो आणि हे इतकं, भयंकर आहे आणि मग आता जे अत्याचार वगैरे होतात.
ते तर ह्याचाच र ह्याचाच रिझल्ट येतो. म्हणजे तू उत्तर प्रदेशचं म्हणतेस तर असं म्हणू नये आपल्या मातृभूमीबद्दल पण आपल्या महाराष्ट्रात आणि, आपल्या सिटीजमध्ये सुद्धा हेच आहे म्हणजे मी ज्या शहरात आहे. तर,
शाळमध्ये जात ॲज प्रोेशन प्रोफेशनल म्हण तेव्हा तिकडच्या भिंतीवरा सुद्धा हे ह्याच ह्याच अशा गोष्टी म्हणजे, वरांड्यातल्या भिंतीवर चक्क मराठीमध्ये‌ - असा काही कंटेंट लिहिलेला असतो, की तो आपण वाचताना सुद्धा - ठळस वाटते. म्हणजे मी एका शाळेत गेले होते तर लिटरली वरांड्यातल्या भिंतीवर त्यांनी सेक्सबद्दलच्या अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या मराठीत आणि त्याचे डायग्राम्स असे काढले होते की मला दोन मिनिटं असं वाटले की खरंच ही, आठवीपर्यंतचीच मुलं आहेत का? म्हणजे ती आठवीच्या वरची पण नव्हती ती आठवीपर्यंतचीच - चालत होती आठत म्हणजे आठवीत नसतील काढली तर सातवीतल्यानी काढली असतील सातवीत काढली तर सहावीत काढली पण सहावी आणि, पाचवीच्या मुलांनी जर काढली असतील, तर हे किती भयानक आहे.
आणि अ, इव्हन वॉशरूममध्ये एका टीचरबद्दल असं लिहिलं त्यांनी असं फार असं भयंकर एकदम
बापरे म्हणजे हे पूर्वी पण हो व्हायचं पण ते खूप थोड्याफार प्रमाणात परत त्या, मुलाला तो मुलगा सापडायचा. त्यांनी ते रागाने केलेलं असे. किंवा नाही का अशा पद्धतीच असायचं पण आता, मला खूप कधी- कधी अ, कळतच नाही, की आता काय कारण की माझी लेख आल्फामध्ये येते आता - झेण अल्फा मध्ये ती आणि खूप का काय प्रश्न विचारते तेव्हा, आम्हाला तेव्हा आम्ही प्रिपेर -
त्या प्रश्नांची उत्तर द्यायला. कारण हे प्रश्न आपण खूप उशीरा विचारले होते.
आणि आम्हाला ज्या शाळेच्या काउन्सलर येतात. त्या आम्हाला सांगतात की तुम्ही त्यांच्याशी नीट - वागायचं किंवा तुम्ही त्यांनां म्हणाय ते टाळून नाही देत. कि नाही का हा तू मोठी झाली कि तुला कळेल.
असं नाही.
असं नका करू किंवा हे नका करू आम्हाला प्रश्न आम्ही कुठून शोधू आणि जरी आम्हाला ते उत्तर माहिती असेल पण त्यांच्या भाषेत त्या हलक्या पद्धतीने साध्या पद्धतीने कस सांगायच कारण की आम्ही नाही तसं शिकलो ना. आमच्याकडे ती शब्दावलीच नाहीये की आम्ही सांगू शकू त्यांना.
तशा कधी कधी त्या गोष्टीसाठी हलका सॉफ्ट शब्दच नाहीये.
हो हो नाहीये.
मग तो कुठून आणायचा आपण?
आणि मग ह्या मुलांना इंग्रजीत म्हणजे खप प्रश्न विचारले जातात म्हणजे त्यांच्या शाळेत आताच सेक्स एज्युकेशन शष विषय सांगितलं जात किं काय कस आणि मराठी क मग ती येऊन बोलते ती सांगते मला. ते सगळ की म्हणून मी बाळ झाले ना म्हणून अस असं झालं ना आणि मला असं वाटते की काय ह्या त्यावर मी प्रतिक्रियाच काय द्यायची अस.
म्हणजे काणकोंड्या सारखंच वाटतं ना एका लिमिटला आपल्याला.
शाळेत म्हणजे ते गरजेचंच आहे म्हणजे ज्या पद्धतीच आजूबाजूच वातावरण होत हे होते ते टाळतच नाहीये कोणी पण मग एका बाजू तूला आम्हाला पालक म्हणून
प्रिपेअर करा आणि मग त्यांना प्रिपेअर करा.
ह तुमच तुम्हाला असं असं फेस करायला लागेल तुमचे प्रश्न असे अशे होणारेत.
नाही पण कसं होतंय माहिती का पालक म्हणून आपल्याला प्रिपेअर होणं गरजेचं आहेच हे आपल्याला माहिती आहे. पण ना हे सेक्स एज्युकेशन देताना कुठेतरी तुम्ही टप्प्याटप्प्यानी द्यायला पाहिजे.
म्हणजे पाचवीच्या मुलाला काय सांगायचं आणि दहावीच्या मुलाला काय सांगायच हे ठरवता यायला पाहिजे त्या सेक्स एजुकेशन मध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही पाचवीच्या आणि दहावीच्या एकाच लेवल च ज्ञान देताना तर तो दहाविचा मुलगा एक तर तो अश्या टप्या असतो की तो या सगळ्या गोष्टींकडे खूप लवकर पट आणि पाचवीचा मुलगा अजून ते कच्च मडकच ये ना. त्या मडक्यात जर तुम्ही हे सगळं भरलं तर तो तेच धरून चालणार आहे.
नाही ना पण माझ असं म्हणंन अय की सोशल मीडियावर जो कंटेंट येतो ना तो तिकडे हाफ पूर्ण टीस असते म्हटल तर तर हे लोकं तिकडे तो कंटेंट हा दहावीचा आणि पाचवीचा मिळून नाहीय खूप आधीच सुरुवात करतायत ते. त्यामुळे त्यांचा मेंदू बरोबर जे काय होतय किंवा ती जी अवस्था आहे. ती वयाच्या खूप आधी येतीय त्यांच्या शरीरामध्ये.
आणि म्हणजे आता आ माझ्याकडे अशी इतकी उदाहरणं आहेत ना कां कारण गेली दहा वर्षं मी या फील्डमध्ये काम करते सो तू तर पाचवी म्हणतेस माझ्याकडे पहिलीतलं मुलं आहे. पहिलीतलं मूल ज्याला वाचता येत नाही म्हणजे मराठी मीडियममध्येच ज्याला त्या युट्यूबवर लिह ता वाचता येत नाही असं मूल पॉर्नोग्राफी बघते.
हो हो
म्हणजे ही टेक्नॉलॉजी जी आहे ना ती तुम्ही आपण म्हणतो खरं चांगली पण असते वाईट पण तिच्यावर काहीतरी रिस्ट्रिक्शन लावायला पाहिजे. म्हणजे, म्हण म्हणजे पहिलीच मूल जर आईचा फोन घेऊन त्याच्यावर पॉर्नोग्राफी बघू शकतंय तर, काहीतरी तुम्ही ठेवाना.
कसं म्हणजे, म्हणजे, ना त्या मुलांनी अशी शब्दात सांगितल्या ना का की बाळा तु कसं बघतोस, ना तुला तर ते काय टाईप करायचं हे पण जर तुला माहित. पण त्यांच्याकडे इतका सुंदर होता त्यांनी जे शब्द सांगितले ना, आम्हाला की मी हे रेकॉर्ड करतो म्हणे व्हॉइस कमांडेत.
हा.. बरोबर व्हॉइस सर्च करतात ते,
कमाडंला बरं ठीक आहे व्हॉईस सर्च करता. पण तुम्हाला ते पर्टिक्युलर शब्द माहिती. कशी पडले.
मग याच काय उत्तर मिळालं त्याच्याकडनं.
नाही ना, म्हणजे तुला म्हणजे आता खरं सांगु का इतकं साधा शब्द त्यांनी टाकला होता ना. की आपण म्हणजे, आपण इमॅजिन करू शकत की एवढ्या साध्या शब्दासाठी पॉल व्हिडिओ येतील.
म्हणजे, सोशल मीडिया किंवा ह्याचा अल्गोरिदम पण किती हे. झालंय, की कुठल्या शब्दाला काय लिंक करून ठेवलंय.
हां म्हणजे जर आता मी, मी जर तो शब्द आता मी आप पण हा कॉल रेकॉर्ड होतंय ना, म्हणून तो शब्द मी तुला सांगू नाही शकणार पण तो खरंच खुप साधा शब्द होता अगं. म्हणजे तो शब्द जर आपण इन जनरल एकमेकांना सांगितला, ना तर आपण म्हणु की बापरे ह्या शब्दा उदाहरण पॉन व्हिडिओ झाले म्हणजे तुमच टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स आहे.
हो ना म्हणजे ज्यांनी बनवलंय त्यांनी ते शब्द आणि ते कसं लिंक केलंय.
हं म्हणजे त्या शब्दाने ना दुसरे पण चांगले व्हिडिओ पण येऊ शकले असते. चांगला कंटेंट पण येऊ शकला असता. पण पण पण. हे असं, असं जर काही तुम्ही मुलांना सर्व करताना त्यांना जर असं काही मिळताना कंटेंट. तर खरंच खुप घातक ये.
पण इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर शंभर, शंभर नाही. अ.. पण नव्यानो टक्के असाच कंटेंट त्याच्या खालच्या कमेंट. त्याच हे आणि लोक एकमेकांशी बोलताना कमेंट मध्ये हेच्यामध्ये. हे स्त्रियांच्या लैंगिक अवयोगांवरूनच बोलतात.
हो हो.
आणि ते इतकं वाईट ये.
तेच आहे ना. आणि कसं होत माहिती ह्या, ह्या पिढीच्या डोक्यावर सतत तेच तुम्ही रुजवताय. म्हणजे तेच हॅमर होतय सतत म्हणजे, प्रत्येक दोन व्हिडिओ नंतर एक व्हिडिओ असाच येत तर म्हणजे इव्हन युट्यूबला जर बघ बघितलं ना आपण तर आपण, म्हणजे इव्हन तू एखादी रेसिपी सर्च कर तिच्या खाली पाच सहा व्हिडिओ जर सोडलेस ना तर काही. काहीतरी अशाच कंटेंट.
हो हो. आणि त्यातूनच मग हे शोध लावत जातात. कि आपल्या असं, असं, असं आणि त्यांच्यामध्ये ती उत्सुकता पण असतं. तयार व्हायला लागते न, म्हणजे तीस ते माझ्यामध्ये तीन,
हवचं‌ आहे ना त्यांना हो.
आणि कसं माहीतीये का त्यांचं असं आहे. ना या पिढीचं की अ.. काय आपण म्हणयात की एखादी गोष्ट जर त्यांना नवीन वाटते ना तर ते फार त्याच्या मुळा
तुम्ही कॉल करता. हो हो हो-